हॅलो.
हा. सबमिट झाला ना कॉल?
नाही मी बडबडतच आहे मला माहितीच नाही कट झाला की, कसं झालं काय ते?
हा मी सांगेपर्यंत कट झाला, दहा अकराव्या मिनिटाला कट झालाय. हम्म. त्याच्यामुळे ही अशी परिस्थि थिती आहे लहानांपासून मोठ्या पर्यंतची.
हो आणि त्यांना काही व्यवहार ज्ञान कळत नाहीये, कारण की मागे मागे सोशल मीडियावर एक जोक फिरायचा कि एक मुलगी भाजी जीवाल्याकडे गेली ति टोमॅटो आणि बटाटे घेतले टोमॅटो खाली टाकले आणि ब कडे वरती ठेवले. आणि मग भाजीवाल्यांनी विच विचल तुम्ही इंग्लिश मिडयम मध्ये शिकलाय का? तर ती म्हटली हा तुम्हाला कसं. कळलं.
हम्म.
व्यवहार ज्ञान शून्य.
हा कारण टोमॅटो खाली टाकल्यानंतर ते चिप्पून हे होतात ना?
हा हेच त्याला माहिती नाही. ते आता पण नाही का दाखवतात की सिमला मिर एक लेटर द्या आणि मग य तो हस्तो आणि म्हण त हे बाग एक लिटर शिमला मिरची मागायला लागल्या आणि दुसरी हसत्या म्हणते येडीच बाई हाय हिने तर बाटली पण नाही आणली शिमला मिरची न्हेयला हे त्याचं नाही
आणि विशेष म्हणजे ह्या जो करदी हताईल लो हच्या माग रल समजत नाहीये हा जोक नाहीे ऍक्च्युली हा डार्क जोक
हा की आपण कुठे चाललोय आता आणि
नाहीे
आणि पूर्वी कसं होतं खूप मोठं कुटुंब असायचं काका मामा सगळ्यांचे आजी आजो सग भावंड एकत्र असायची जेवण एकत्र त्यामुळे त्या मुलांना शेअर करायची सवय लागायची आणि खेळायला पण असं सगळं असायचं आ आता आई वडील ते आता आजी आजोबा पण नस जवळ आणि ते दोघं कामाला ण मा्या श मु त आ नाही त ठ त्याच्या आजी आजो बघाव आला आणि पैसे देऊन बाई ठेवली तर ती तिलाच माझी माझी आहे म्हणते म्हणजे रडायला लागलं की ती ते आजीला हाक मारते पण आईला हाक मारत नाही कारण की आई सहा महिन्याच सोडून ऑफिसला गेले आणि कशासाठी तर माझ्या बाळाला सगळ्या सोयी सुवि द्यायला मला पैसे पाहिजेत म्हणून पण बाळाला त्या पैशापेक्षा तुझा सहवास महत्वाचा आहे तुझ संस्कार करणं महत्त्वाचं आहे हे ते आईला कळत नाही
हाच सगळा प्रॉब्लेम झालाय कळत पण वळत नाही बर आता त्या त्या आईची पण काही चूक नाहीये बरं का कारण आजूबाजूची परिस्थिती अशी आहे की तिला पण काम करणं भागच आहे फक्त तो बाळासाठी म्हणून नाही स्वतःला पुढे जर सर्वाइव ठेवायच असेल तर तिला पण पैसे मिळवणं गरजेचं आहे
हम्म
पण हे लोकांना काय पाहिजे की हे सगळं आपण एकत्रितरित्या करू शकतो राहून पण त्यासाठी वेगळंच राहिला पाहिजे आणि वेगळंच कराय पाहिजे ह्याची काही गरज नव्हती
नाही पण आता त्यांची परिस्थिती सध नाही म्हणजे नवरा चांगला ऑफिसर आहे सासू सासऱ्यांची अगदी बल्लाळेश्वर देवस्थानाचेथ खानावळ चालू आहे माझं काय म्हणणंय कायमस्वरूप पनकू पण त्या बाळाला नि वर्षभर तरी किंन आईचा सहवाज त सहा म ळाला सोडून जातय तर जे त्याला घेतय त्याच पालन करतय त्यालाच तो आपलं मानणार ना
हो
ठ झाल्यावर पण काय म्हण तू कुठ मला घेऊन बसली होतीस तू तर पैसे कमवत होती तेव्हा तो म्हणणार नाही की पैसे माझ्यासाठी कमवत हो म्हणून आणि हल्लीची हल्लीची मुलं डायरेक्ट म्हणतात की तुम्ही काय मोठं कर्तव्य केलं आम्हाला सांभाळलं तुम्हाला हाऊस होती म्हणून तुम्ही आम्हाला जन्म दिलात मग सांभाळं तुमचं कर्तव्य अशी भाषा असते त्यांची
हो आणि ह्याच्यावरती मुद्दा पण उठलेला म बराच सोशल मीडियावरती कुठल्या तरी मुलानं त्याच्या आईला का वाट लांना असंच म्हणालेलं की अ मला स काय मला सांभाळणं तुमचं हेच आहे म्हणजे मला सांभाळून तुम्ही काही फार मोठं हे केलेलं नाहीये तुम्ही जन्माला घातलय याचा अर्थ तुमचं ते हेच होतं की तुम्ही मला हा पालनपोषण करणं तुमचं पहिली प्रायोरिटी आहे तुमची ती
मग पुढं जाऊन मुलं असंही म्हणत तुम्ही मज्जा केली आणि म्हणून माझं जन्म झाला मग
हो हो हो हो हो हो हो एक्झॅक्टली कारण आजकाल ना कमी वयातल्या मुलांना सुद्धा ही प्रोसेस माहितीेय त्यामुळे ते धडधड तोंडावरती बोलतात पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्या वयात कुठली गोष्ट बोलायला पाहिजे.
आणि ह्या स सगळ्याचं
नाही काही टेक्नॉलॉजी चांगले सुद्धा आहे आता मोबाईल मोबाईल होते नोकियाचे जोपर्यंत ते एक कीपॅड वाले मोबाईल होते तोपर्यंत असलं काही नव्हतं अं‌ अजिबात नव्हतं असलं काही तो मोबाईल फक्त माणसासोबत निरोप देवाण घेवाण एवढ्यासाठीच येत होता त्याच्या पलीकडं काही नव्हतं जसं मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी घुसल्या
हम् आता कसयं‌ आता जरी सम एकदम लहान मुलगा आहे चौथी पाचवीचा आणि त्यानी जर गुगलचं माईक ओपन केला आणि काही वाक्य बोललं तर ती माहिती त्याच्या डोळ्यासमोर हजर होते. तिथं कुणी त्याला विचारत नाही तो अठरा वर्षाचा आहे का तो ह्या विषयावर ज्ञान घेऊ शकतो का असलं काही बंधन नाहीये ना
हो पण आजकाल काही देशांनी त्याच्यावर बंदी घालेली आहे बरं का आणि तो निर्णय खरंच चांगला आहे भारतानं सुद्धा त्याच्यावर विचार केला पाहिजे पण अजून भारतात तरी तशी काही सोयी उपलब्ध नाहीये काही देशांनी मात्र आठ अठरा वर्षाखालील मुलांना टोटल बंदी घातल्या फोनवरती सोशल मीडियावरती वगैरे
फोनमुळं एवढं होतं की त्यां ची मेंटल हेल्थ खराब झाली त्यां फिजिकल हेल्थ खराब झाली कारण की व्यायाम खेळणं कुठं कुणाकडं जाणं बोलणं नाही त्यामुळे ती एकलकोंडी झाली आणि दिवसभर ते बघून बघून त्या च्या डोळ्यावर परिणाम होतोय मेंदूवर परिणाम होतोय शरीर कमकुवत होतंय कारण की मुलं रात्रीची दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत झोपत नाहीत ते मोबाईल बघत बसणार
अ ह
झोपपण सग शरीराची साय
सायकलच बिघडली नि ज बन त सोडून आपण तिसरंच काहीत झाल्यावरती ते दा होणारच त्याच हे ते परिणाम न दाखवता राहणार आहेत
आपण समजवायला गेलो तर त्यांना समजत नाही ते आपल्याला उलटून द शिकवतात मी आता माझ्याच दोन ीरांच्या मुलांना माझ्याच मुलाला म्हणलं तुम्ही रात्रीपर्यंत जागायच नाही. तब्येतीसाठी चांगलं नसत. ते रात्री लवकर झोपायच सकाळी लवकर उठायचं
उठायचं
नी मला उत्तर दिलं की आपले कोंबड रोज लवकर उठतात सकाळी आणि संध्याकाळ आपण कापतोय त्यांना
हम् ह.
काय बोलायचं आता म्हणजे सिरियसनेस नाही कुठल्या गोष्टीचा काही सांगायला गेलं की मग? ते थट्टेवारी नाहीत.
ह्या पोरांचं ना आणखीन एक व म्हणजे मला मी नोटीस केलेलं. म्हणजे आता आता कसं होते आता तुम्ही मला काहीतरी चार चांगल्या गोष्टी सांगितल्या माझ्या मला त्या वयात कळायला नाहीत मान्य पुढं जाऊन मला त्या वयात कळाल्या ही आपल्या वेळेला होत होती बर का गोष्ट की ते वय झाल्यानंतर ती गोष्ट करत होती आताच्या पोरांच कसंय माहती आहे का? त्यांना ते कळत तर नाहीच. आपण काय बोललो तेही कळत नाही पण ज्या वेळेला त्यांनी कळून घ्यायची गरज असतते ते जेव्हा त्यांना स्वतःच स्वतः समजत असते काही गोष्टी त्यावेेळेला सुद्धा ती ही गोष्ट माण्य करायला तयार न असतात बरं का? आणि त्यांना ती समजतच नाही मान्य करायचं जाऊय त्यांना ती गोष्ट तेव्हाही समजत नाही. त्याचा सिरयसनेस पणा ती काही गोष्टच नाही त्यांच्याकडे तसली
आणि त्यामुळे मग त्यांच लग्न झालं ना तरी सुद्धा ती दोघं तशीच मला कधी मॅच्युर्ड वाटत नाहीतली खूपच
एकदम कॅज्युअल एकदम कॅज्युअल म्हणजे का काय फरक पडतो आहे आपण इथ लूय लग्न होतय मुलं होतय चाललंय आपल्याला रोज नटायचं थटायचं एवढं त्या डीच्या डोक्यात असतं त्या डं डोकत की मला बाहेर जाऊन चार पैसे कमवायचे आणि मुलांच काय मला पैसे उडवायचे द स त्याच्या पलीकड काही करत नाहीैत
आणि आता ह्याच्यामु मुलींवर पण एवढा परिणाम होतोय की तडजोड नाहीये की बाबा ती कमवते ती शिकलीय मग नवऱ्याचं पण ऐकायचं नाही मी माझी मी स्वतंत्र आहे मग जात तुझ तू जेवायला घे माझं मला कुठं जायचंय मग तुला सांगून जाणार नाही म्हणजे तो प्रेमातला आदर असतो किंवा जो एकमेकांविषयी कमिटमेंट असते की मी अमुक ठिकाणी चाललीय मी इतक्या वेळानी येईन हे सुद्धा त्यांना बंधन वाटत की नाही मी कमवते ना तुझ्या जोडेील मला काय गरज आहे तुला सांगायची माझं मी जाईल माझं मी येईल आणि मग त्यांना आई वडेल नकोय ते वृद्धश्रमात टाका मग हे दोघच राहणार मग त्याच्यानंतर ह्यांची मुलं झाली तरी हे कामाला जाणार म्हणजे ते फिरून पृथ् गोलाय म्हणतात तस
तसच तसच तसच तिथंच येत त्याच्यामुळेच आधीची जी लाईफस्टाईल होती ना लााई चगली होती तर सगळंच वाईट आहे असं नाही काही गोष्टी वाईट आहेत म्हणजे आता झालंय कस की बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत असा फोकस दाखवला जातोय म्हणजे चुकीची गोष्ट कशी चांगली आहे ह्याच्यावरती मीडियानं पण एवढा फोकस ठेवलाय ना त्या गोष्टी आपोआप आपल्याला बरोबर वाटायला लागतात
त
नाही ह गो बरोबरच पण खर जी गो चुकी चुकीशीच असते ते बरोबर कधीच नसते
आणि आधी ह्याच्यावर अगदी आपले साधे चित चित्रपट असले तरी त्याच्यावर सेन्सर बोर्ड असायचं म्हणजे आपण कुटुंबासोबत बस ून बघू शकतो आता एमटी व् वरच एक गाणं सुद्धा मुलांसोबत बसून बघू शकत नाही
नाही नाही ती स्याद व नि गिरी होवता ती सह्याद्रीबाईनी गेली त्यामुळ त्याच्याकय हेच नाहीये हम् ते पहिल्यासारखं ते हे राहिलेलं नाहीये आता त्यांचं
हम्म आता सगळंच ओपन झालंय की काही बघा काही सगळं खूप लहान वयात ते मुलं म्हणजे असं नको त्या गोष्टी बघून सगळंच हे झालंय कुणालाच त्याच काही पडलेलं नाही त्याच्यामुळ हल्ली डिप्रेशनचे प्रवाान पण वाढतय आणि आ आत्महत्येचं प्रमाण पण वाढते सगळं कारण की त्यांना सहन शकतो ती नाही पेशन्सच नाहीत कुठल्या गोष्टीच्या अजिबात जरा काही मनाविरुद्ध झालं की घ्या फास लावून
हो छोट्या छोट्या गोष्टीवरून कारणं कायत माहिे का लहान मुलानं काय बघितलेलं असतं जग
हा
आणि तो मुलगा सुसाईड करतोय म्हणजे काय समजत नाही त्याला सुसाईडचा नेमका अर्थ तरी माहितीय का आणि बरं त्या आठ दहा वर्षात त्यांन काय जग घडलेलं आहे तेवढी मोबाईलवररतीच दुनिया मर्यादित झालीय
हो
हे प्रचंड अवघड होत चालेल चांगल्या गोष्टीकडे जायचं सोडून आपण वाईट गोष्टींकडे चाढलोय आणि हा मुद्दा आपण पुढच्या कॉलमध्येध्ये कंटिन्यू करूया चालेल
चालेल चालेल हम्